हॅलो
हॅलो
हॅलो आवांज येतोय माझां
हां येतोय माझां येतोय तुम्हांला आवांज
हो हो येतोय येतोय बोलां नां
जेवलांत कि नाहीं अजूंन
हो हो जेवले तुम्हीं
हो जेऊलाचं कायं गं
हो बोलां नां हो हो घरीच तेचं म्हटलं आतांना कसं कायं कॉल केलां
होय बघूंया म्हंटलं करूंन मंग तेचं म्हटलं आंता मे महिना पणं सुरु आहे कायं फिरायला बिरायला कुठं गेलात की नाहीं
हो जाऊंन आले मी लास्टं टाईम गणपतीपुळेलां वगैरें
हां
हां मंग बाकी तुमचं कायं
तेचं मी पणं कोकणांत राहते नां त्यांच्यामुळे म्हंटलं तुम्हांला पणं सांगूया आंता मे महिना पणं आहे. परंत हिकडची आमची राजापूरची गंगा वगैरे तेन येते नां
हां
हिकडं बघांयला यां म्हणजे कसं ते गरमं पाण्यां जे गरमं पाण्यांचा झरा वगैरें असतों. अहो गाईचं मुख असतं माहिती आहे नां त्यां मूक मूखातूंन मुखातूंन पाणी पडतं असतं ते आणि ते पणं असं पूर्ण गरमं गरमं गरमं पाणी जसं की आपणं आंघोळीला घेऊं शकतोय असं पाणी असतंय ते त्यांच्यानंतर असते इकडं म्हणजे छोट्या छोट्या अशा विहिरी टाईप असतें ते त्यांसनी कुंड म्हणतेसं कुंड कुंडीत कुंडातलं पाणी घ्यायचं चं त्यां पाण्यानें अंघोळवतेन करतांत
हां
मस्तं आहे असं बघण्यांसारखं म्हणूंन म्हंटलं येऊंन जांवा तिकडे
हो हो नक्की अजूंन कायं म्हणजे विशेष वगैरें तिकडं कोंकण तरं म्हणजे कोंकण दर्शन
होयं मालवण आहे आरेवारे बींच आहे. त्यांमध्ये मालवंणमध्ये नां अं हिची म्हातांरीची चूळं म्हणूंन आहे. ते पणं भारी आहे बघण्यांसारखं हां परंत आंत्ता आहे नां गणपतीमधूंन आंता म्हणजे पावसाळा अजूंन सुरूं झालां नाहीं अजूंन आहे तरी पणं पावसांळा अजूंन सुरुंच झालां नाहीं नाहीं तरं आंता पणं मी तुम्हांला बोलवलं असतं आंता म्हणजे आमच्यांकडे ग्लास वॉटर नवीन झांलय म्हणजे बघण्यांसारख नवीन आंता हां म्हणजे ईथ वैभवाडी माहित असेल तुम्हांला
नाहीं हो मी नाहीं कधीं ऐकलं त्यांबद्दल हां
इकडे चाललं तिकडे कोकण भागात मग ति तर तिथं वैभववाडीमध्ये नापणे म्हणून आहे.
हां
त्या गावात आत्ता नवीन झालं आहे हे ग्लास वॉटरफॉल म्हणजे धबधबा आहेचा परत काचेचा पूल केलेला आहे. पण एवढंच की त्याच्यावरती जास्त लोकांना सोडत नाही म्हणजे पंचवीसच्या वरती काहीतरी सोडत नाही एवढा अस मोठ टा बांधला नाही तेवढंच आहे पण बघण्यासारखं कारण का आपण कधी आपण एवढं फिरलोच नाही आता बाहेरच्या असं देशांमध्येच ते आहे ते. ग्लासच आणि ते नवीनच आता आमच्या इकडे झालेय.
होय होय मी पण पहिल्यांदाच ऐकलय असं काहीतरी वेगळं.
म्हणून म्हटलं येऊन भेटून जावा तिकडं बघून जावा.
हो हो नक्की नक्की येईन मी.
हा म्हणजे आता बघा आता मे महिना आहे तर आमच्याकडं फनस, आंबे करवंद ते पण भरपूर आहेत म्हणजे आपण डोंगर म्हणजे डोंगरावरती जाऊन काढून येेऊ शकतय. परत जवळच हा जवळच नदी आमची. नदीमध्ये पोहायला वगैरे जाऊ शकतोय आपण.
होय बरोबर.
असं बघण्यासारखं भरपूर आहे तिकडं म्हणजे मंदिरं वगैरे म्हणा परत आता आमचा देवीचा हे झाला सव्वीस तारखेला वर्धापन दिन झाला त्यावेेळेस पण बघण्यासारख भरपूर होत म्हणजे सात आठ पालख्या आलेल्या. त्या पालख्यांचं असं ढोल ढोल वाजवतात. ढोल तसेे वाजवतात ते वाजवायचं. त्याच्यानंतर त्या पालकांना नाचवणे. ते भरपूर अस चांगलं असते बघण्यासारखं परत शिमग्यामध्ये पण आमची आमची काही देवी आहे सोडा मग देवी आमची बस लेल्या असत्या मग ती तिथं ओठ्यात भरतात सगळीजण जाऊन.
हां
त्याच्यानंतर ना काय अ लास्टच्या दिवशी आमचा शिमगा पंधरा दिवस असतो. कोकणातला शिमगा मोठा अस तुम्हाला माहित असेल.
होय होय ऐकलय मी गणपती उत्सव आणि शिमगा हा कोकणामध्ये खूप छान आहे.
असतात तरी पण आहेत बाकीचे सण मोठ्यान करतात. पण आमच्या कोकण भागातला म्हणाय गेल तर हे दोन सण मोठ्यानं करतात. आता आलंय आता गणेश उत्सव आता दोन महिन्यांवरतीच आहे. त्यावेेळेस पण आमच्या घरचा गणपती असतो अकरा दिवसांचा.
अकरा
तो पण म्हणजे संध्याकाळी भजन वगैरे असतंय प्रत्येकाच्या घरात. परत आरती वगैरे असतात मग आरती कस दररोज रोज सकाळ संध्याकाळ असत आरती त्यावेळेस प्रत्येकांच्या घरी जायच आरतीला त्यावेेळेस पण मज्जा परत भजन असते ना त्यावेळेस पण प्रत प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी पदार्थ केलेले असतात. ते पदार्थ तो खाय ते पदार्थ खायचं. करत भजन पण भजनाला पण आपण गेलं तरी चालतेय. म्हणजे असं पुरुषांच असतंय ते असं नाही की पुरुषांनीच जायचं. म्हणजे बायकांनी स्त्रियांनी वगैरे गेलं तरी चालतय परत आपण. अभंग म्हणायचं काहीतरी ते पण चालते म्हटलं तरी पण पण गणेशोत्सव हा मोठा सण आहे आमचा परत दिवाळीमध्ये ते मोठी दिवाळी म्हणून असत्या जी ही दिवाळी संप ल्या नंतर नसत्या ती दिवाळी पण आमच्याकडे मोठ्याने साजरी केल्या जात्या, तुळशीच लग्न म्हणा,
हा हा.
पण मस्त केले जाते.
म्हणजे दिवाळी झाल्यानंतर मोठी दिवाळी असं वेगळा सण तिथे साजरा के
हा वेगळासन साजरा केला जातोय ‌, ही दिवाळी पण असतच. पणजी तुळशीच्या लग्नाच्या आधी एक दिवाळी येत्या ती म्हण तला मोठी दिवाळी त्या दिवाळीला विडातेन काढायच. आप पूर्वज आहेत म्हणजे आप आजजींच्या पण आधीची त्या लोकांना नैवेद्य वगैरे तेन द्यायचा हे सगळं तिकड केलेलं असते. परत हेच पण नवरात्री मध्ये पण नऊ दिवस आ आमची कशी देवी आहे ना गावची, त्याच्या मुळा नऊ दिवस देवीचा कार्यक्रम असतोच. त्यावेळेस पण कसं मंदिरात जायचं दांडिया खेळायचं परत अ अभंगतेन म्हणत असतात सगळी ती विणा घेऊन विणा माहत असेल. विणा घेऊन, विणा घेऊन फिरायचं. तो विना खाली ठेवायच नाही जमनीवरती. तो हातातच घे -हातातच घेऊन असं खेळवायचं असतय त्याला. म्हणजे खेळायच तेन म्हणजे हे डान्स वगैरे म्हणा काय पण असं पथनाट्य तेन. भरपूर असं खेळ असतात.
हा हा.
तुम्ही आलात तर या कधी तर तिकडं.
हो होय मी ऐकलय म्हणजे तिकडच ना मला गणपतीपुळे परत तारकर्ली बीच आणि ते सिंधुदुर्ग जो किल्ला आहे. मालवण, याबद्दल थोडं माहिती आहे, पण म्हणजे फक्त मी बघितले गणपतीपुळे आणि मालवण. अ त्यानंतर मग आता ते हरिहरेश्वर एक आहे ना तिथं काही
होय होय आहे आहे हरे हरेश्वर पण आहे. ते पण कसं आणि ना धोपेश्वर म्हणून एक मंदिर आहे. ते राजापूरमध्ये आहे ते पण एक मस्त मंदिर आहे म्हणजे कधी तर लोकेशन काढा तुम्ही बघा ते वाटलच तर कारण तिथं काय फक्त त हे महादेवाचं पिंड तेचच आहे फक्त. पण कस धबधबा आहे पूर्ण त्या साईटला.
हो हो आणि कोकण म्हटले की आपल्याला ते मच्छी मार्केट म्हणजे माशांसाठी मालवण हा ते प्रसिद्ध आहे, परत आणि कोक
ठिकाणी राहते ना तिथं पण मच्छी मार्केट मोट्ट आहे. मी आता गावी कधी गेली तर म आम्ही म च्छी मार्केट मध्ये जातो, म्हणजे मग मच्छी आनायला वगैरे ते बाकी कुठे नाही जात.
हा आणि तिथलं मग हापूस आंबा पण रत्नागिरीचा.
होय, होय हापूस आंबा पण फेमस आहे. सगळं आमच्या इकडचं म्हणजे म्हणाय गेलो तर आंबा, फणस. करवंद हे जास्त म्हणायला गेल तर फेमस आहे आमच्या इकडं.
होय काजू, वगैरे.
हा काजू पण फेमस आहेत. आणि आमचं म्हणायला गेल तर, काजूची झाडं पण आहेत तिकडं. आम्ही काजू काय विकत आणून खात नाही कधी.
हा, हा!
सगळं आम्ही. असं आमचे झाडच आहेत ते झाडांवरचच, आणि आंब पण आम्ही कधी विकत आणून खात नाही हापूसची.
हूं म्हणजे कोकण आहेत, कोकणच आहे तुम्ही यावरूनच ओळख त हे सगळं म्हणजे विकत आणायला लागत नाही.
प्रत कित्येक झाड आहेत आमची आंब्याची म्हना, काजूची म्हणा. परत फणसाची म्हणा, फणसाचं तर आमच्या दारातच झाड आहे.
आता बघा तुम्ही आता म्हणजे पावसाळा चालू झालाय म्हणून कोकण बघायला या म्हण काय मगं उन्हाळ्यात वगैरे म्हणजे किंवा हिवाळ्याच्यादिवसात कोकण बघण्यासारखं नसतं का?
हा बघण्यासारखं असतेय, भरपूर बघण्यासारखं असं नाही की पावसाळ्यातच यावं बघण्यासारखं. पावसाळ्यात कस निसर्ग बघण्यासारखं जास्त आहे त्याच्यामुळ मी म्हटलं की पावसाळ्यात बघायला या, आणि उन्हाळ्यात कसं आपल्याला हि फळं खायला भेटणार. जी, जी आमच्याकडे बनतात फळ म्हणजे लाग तात मे महिन्यात, ती तुम्हाला खायला भेटणार त्यावेळेस त्याच्यामुळ म म्हटलं कि मे महिन्यात आलात तरी चालतय बघायला आणि त्यावेळीस काय आपण मे महिन्यात काही डोंगराळ भागातच फिरणार ना? बाकी कुठे फिरणार नाही.
होय बरोबर आहे, आपण पावसाळ्यात कसं हिरवान हिरवागार निसर्ग आणि धबधबे, वगैरे पण म्हणजे पाहायला मिळतील ना आपल्याला.
चस असं आहे की आपण निसर्गासोबत काही म्हणजे फोटो म्हणा. आपण काढू शकतोय, म्हणजे भारी, भारी असं येतात तिथं आणि आमच्या दारातच पूर्ण निसर्गच तुम्हाला असं वाटणार, की पूर्ण जंगलातच माझं घर आहे असं तुम्हाला वाटणार.
बरबर होय तुम्ही म्हणजे सांगित सांगताय ना ज्या पद्धतीने कोकणचं म्हणजे सगळं, अस अक्षरशः वाटत आहे की अ यावच तिकडं भेट वगैरे.
हो या की मी घेऊन जाईन तुम्हाला, या आपण आ ता कसं मे महिना पण सपला. आता आंबा, फज आंबा फणसचा, सीझन पण संपला आता काय आता गण पतीच, गणपतीमध्ये काय निसर्गच, तुम्हाला वाटणार की इथेच राहावं असं.
होय, होय ते कोकण होय, होय येईन मी नक्की.
हा!
हा, हां ठीक आहे.
ठीक आहे चला तुम मला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
हो, हो तुमचे देखील.